हा, आवाज येतोय का? मॅम माझा
हॅलो,
हॅलो! आवाज येतोय का मॅम माझा तुम्हाला? अ हॅलो! हा हा. आवाज येतोय का? मॅम माझा
हो. हो. माझा येतो तुम्हाला.
हा, कुठला सब? खाद्यपदार्थ?
हा हा, ते तुम्ही, म्हणजे वडा-पावची रेसिपी मला सांगणार बोलला होता, म्हणजे मजा मला कस वजन वाढवायसाठी ते ना, एखादा म्हणजे आता बटाटा पासून वगैरे, एक खाद्य पदार्थ हवा होता मी ऐकले होते की तुम्ही खूप छान बनवता. तर मग त्याबद्दल थोडंस सांगा.
अ हा. हा, कसं असतं, आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये, आपण काय करतो? म्हणजे आपल्याला घरी बनवणं, आता तितका वेळ आपल्याकडे पुरेसा नसतो. आता जास्त तिच्या काही स्त्रिया असतात जास्त करून ते बाहेरचं काम
वाढवा की. आं धावपळीच्या जीवनामध्ये आ.. धावपळीच्या जीवनामध्ये हा, धाव-पळीच्या जिवना म्हणजे - आता आजकाल स्त्रिया काय करतात? आता जास्त करून, घरी कुठे बनवायचं-बनवायचं त्या म्हणजे एक एक स्त्रिया काय करता, त्यांना स्वतःचा असा जीवावर त्या घर चालवत असतात. त्यामुळे त्यांना म्हणजे-म्हणजे बाहेरचं काम वगैरे असत. किंवा घरात सुद्धा खूप कामं असतात. त्या कामातून त्यांना काय, म अस नवनवीन पदार्थ ट्राय करण्यासाठी त्यांना वेळ नसतो. म्हणजे आपल्याला छोट बाळ वगैरे असेल, किंवा म्हणजे आपल्याला एकचना पदार् ते येतच नसता. पण आता अं नवनवीन पदार्थ बनवण्यात वडापाव वगरे जे काही आहे ते त ते पदार्थ आहे ते विकत विकतना जास्त करून त्या विकतच आणतात. पण तसं ना, म्हणजे गाड्यावर कसं असत, की बाबा आता तेल - लकट पदार्थ असतात. ते कुठं कुठल्या तेलात तळलेले आहेत? म हे सुद्धा जाणून घेण खूप गरजेचं आहे. म त्यापेक्षा आपण ना, घरच्या घरी अस ते म्हणजे गरमा-गरम तिथल्या तिथे आपल्याला ज्यांना ज्यांना आपल्याकडे म्हणजे ज्या ज्यांना वडापाव खावेसे वाटले, तिथ तिथले तिथं आपल्याला गरम अ गरमा गरम त्यांना सर्व करण्यासाठी द्यायचं अ द्यायसाठी आपण वडापाव घरच्या घरी बनवावे. आणि तसं किती आता, मा आपले म्हणजे आपण आधी अगदी शुद्ध तेलात वगैरे आपण आपण स्वच्छ हातानी वडापाव बनवत असतो, त्यामुळे आपल्याला कुठला आजार होण्याची सुद्धा शक् क्यता नसते, जसं की सर्दी, खोकला यासारखे असंख्य आजार होत असतात कारण का बाहेर च जे काही आपण उघड्यावरचं अन्न खातो त्यापेक्षा आपण घरी बनवलेलं असूदे चविष्ट पदार्थ अ आपण घरच्या घरी बनवावे, आता मी तुम्हाला वडापावची जसं की तुम्हाला म्हणजे वडापाव म्हणजे वे वेट गेन करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला वडापाव म्हणजे खायला सांगितला आहे किंवा या वडापावमुळे अ वजन वाढवायचे आहे, आता जसं की तुम्हाला वडापाव म्हणजे वडापाव मध्ये एका ताटाक ताटा इतकी अ कॅलरीज असतात, मग त्या बर्न करण्यासाठी अवघे चार दिवस आपल्या चार पाच दिवस आपल्याला अ वेट वेट वेटलॉस वाल्यांना अ वर्कआउट करावा लागतो, मग आता अ आणि जे काही अ ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांनी शकतात, म्हणजे त्यांना वेट वाढवायचंच असतं त्यामुळे आपण वडापावसारखी अ वडापावसारखे स्पायसी व तेलखट जे काही पदार्थ आहे ते आपण खाऊ शकतो, पण एवढंच की आपण जे काही घरात आपण बन शुद्ध तेलात तळलेले आणि अ स्वच्छ हाताने केलेले पदार्थ आ पण घरच्या घरी सर्व करावे, मग तुम्हाला मी वडापावची मॅम रेसिपी सांगते, पहिला मी आपल्याला वडापाव करताना अ जे काही साहित्य आहे ते साहित्य, म्हणजे जसं की आपल्याला बटाटे बटाटे असणे खूप अ म्हणजे बटाट्यापासून आपण बनवतो, त्यामुळे आपल्याला बटाटे, बेसन पीठ अ परत ठेचा आणि अ आपल्याकडे ह्या गोष्टी सगळ्या अव्हेलेबल अस न गरजेचं आहे, पहिल्यांदा हा हा पहिल्यांदा आपण जे काही बटाटे आहेत ते उकडून घेणे अ उकडुन घ अ उकडून घे घेयचे, त्यानंतर त्याचे काय जे साल आहे ती साल आपण काढून घ्यायची आणि ती साल आपण गार पाण्यात किंवा अ गार पाण्यात घालू नये, कारण का जी काही मिरचीला चव असते ती आपली चव तशीच राहण्यासाठी आपल्याला अ बटाट्याची सालं आपण अगदी नॉर्म ल होईपर्यंत थोडसं आपण वगैरे दुसरं काहीतरी काम करू शकतो, आणि मग नंतर त्याचं साल काढून घ्यायची, जे ज्याणेकरून जी काही चव आहे ती म्हणजे बिघडू नये यासाठी. मग आपल्याला हा मग त्याच्यासाठी आपल्या त्या भाजीसाठी आपल्याला जी काही वाटण करायचं आहे, ते वाटणासा ठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे, जसं की तुम्हाला मॅम मगाशी म्हणले की आपल्या अ ठेचा असणे गरजेचं आहे, मग तो ठेचा बनवण्यासाठी कोण कोणत्या वस्तू लसूण, आल्ल कोथिंबीर, मिरची अ जिरं त्यामध्ये थोडसं आपण हिंग सु सुदा घालू शकतो, म ह्या काय आपण म्हणजे आपल्याला जर अ तो भाजून करायचा असेल तर ते भाजून करून अ ठेचा करू शकतो किंवा आहे असं आपण त्याच्यामध्ये जे काही अ अ घालू शकतो, मग अशा पद्धतीने जो काही आपला ठेचा भाजीसाठी ठेचा आहे ते आपण करून घेयचा नंतर आपल्याला अ जो काहीे ठेचा आहे याच्यात आपण ती अ जे काही आपले उकडलेले बटाटे आहेत, त्या म्हणजे तो ते अ पहिल्यांदा आपल्याला एक कडई घ्यायची आहे. कडईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, तेल तेल घातल्यानंतर आपण त्या जिरं जिऱ्याचे फोडणी द्यायची, मग त्यात आपून कडीपत्ता घालायचा आणि थोडसं हिंग सुद्धा वापरलं तरी चाल त आणि हिंग घातल्यानंतर जो काही ठेचा आहे तो आपण जर भाजून घेतलेला ठेचा असे ल तर मग जास्त वेळ आपल्याला काही तेलात भाजण्याची गरज नाही, पण तो जो काही कच्चा ठेचा अस तर आपल्याला थोडस थोडस परतून घेणं गरजेचं आहे, कारण का पूर्ण पणे टेस्ट उतरण्यासाठी तो काय देता येतो भाजना भाजला गेला पाहिजे, तरच आपली भाजी कशी होणार आहे, चविष्ट होणार आहे मग आपण धन -धन सुध्दा आपण वरून घालू शकतो. किंवा धण्याची फूड असते, ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालू शकतो अशा प्रकारे जी काही आपली म्हणजे भाजी आहे. ते आपण बनवतो बनवल्यानंतर आपण त्या त्या भाजीचे छोटे छोटे गोळे करणे. आणि मग नंतर पीठ आपल्याला जे काही वडापावला वडापाव करण्यासाठी आपल्याला पीठ हवा असे मग त्या पीठामध्ये थोडासा ओवा घाल ओवा, आणि जिऱ्याची पूड सुद्धा घालू शकतो म आपल्याला थोडस तिखट असेल तर आपण चटनि सुद्धा पीठमध्ये घालू शकतो आणि हळद घालावी कारण का जो काही आपल्या वडापावला कलर येणार आहे. तो आपल्या त्या हळदीमुळे येत असतो जस की पिवळा कलर त्या, हा! कलर असतो आणि च सुधा आणि पौष्टिक सुद्धा हळद असते त्यामुळे त्यामध्ये हळद थोडीशी घालावी त्यात थोडस कडलेलं तेल घालाव कारण का तो काही जो वडापाव आहे! तो आपला वडापाव क्रिस्पी होतो. मग तो कडलेला तेल घातल्यानंतर त्यामध्ये ओवा, सोडा हे सुद्धा वापरा म्हणजे काही आपले छोटे छोटे गोळे आहेत ते छोटे छोटे गोळे त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि ते छोटे छोटे गोळ्या ऍड केल्या नंतर छानपैकी म्हणजे आपल हित कस आपल्याला जस व्यक्ती येतील तस आपण त्यामध्ये त्यांना गरम गरमागरम सर्व करू शकतो आणि तेजा बरोबर वडापाव बरोबर आपण चटणी किंवा किंवा, सांबार यांसारख्या जे काही पदार्थ आहेत हे आपण त्याच्याबरोबर सर्व
हो, मॅम तुम्ही अगदी म्हणजे खूप छान पद्धतीने जस की तुम्ही म्हणजे सांगितलं की वजन वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. म्हणजे बाहेरच आता बघतो आपण पदार्थ की त्यामध्ये खूप असं म्हणजे ऑइली पदा पदार्थ आणि ते ते तुम्ही जस सांगितलं की ते जे तेल असतं ते म्हणजे किती दिवसेंदिवस तसं साठवून ठेवलेलं असत. ते काळ पडलेलं असतं त्यामध्ये माशा, चिलटे वगैरे अशा प्रकारचे जे काही कीटक असतात ते भरपूर प्रणात असतात आणि ते हायजीन वगैरे आपण म्हणतो म्हणजे स्वच्छता वगैरे याची म्हणजे काही एवढी जास्त काळजी घेतली जात नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणाच असं असत असं नाही आपण म्हणजे अ काही स्वच्छताच्या ठिकाणी देखील ते स्वच्छ असू शकत पण ते महाग असणार ना त्याच्या मानाने मग आपण आता जसंकी तुम्ही म्हटला पन्नास रुपयाच जान बाहे खाण्या पे क्षा आपण पन्नास रुपये मध्ये पूर्ण कुटुंब आपलं जे खाऊन ते ओडापा उरू पण शकतात. मग अश अशा पद्धतीने तुम्ही जी रेसिपी सांगितली ती मला खूप छान वाटली म्हणजे अगदी आता तुम्हाला माहितच आहे मला वजन वाढवायचं आहे वजन वाढवण्यासाठी बटाटा खूप उपयुक्त ठरतो त्यानंतर तुम्ही जे बेसनचे म्हणजे आपण च डाळीचेिंवा डाळीचे पीठ अस म्हणतो जे हरभऱ्याच्या डाळीचे पिठापासून तुम्ही वडे केला त्या चे तर महंत सांगेल तितके कमीच आहे म्हणजे ते चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरा आपला उदळ होतो असे म्हंटले जाते आणि मग ते लावल्यानंतर म्हणजे खूप सारे असे आपल्या चेहऱ्याला फायदे आहेत. मग चेहऱ्याला वरून लावण्यापेक्षा ते आतून गेलेलं म्हणजे किती चांगलं होईल हा बरोबर आहे की वडापाव थोडासा ऑइली असतो. पण तुम्ही जे सांगितलं कमी तेल वापरून आपण म्हणजे तळू शकतो पूर्ण तेल आपण म्हणजे ते घालण्यासाठी आपण एखादा टिश्यू वगरे पण युज करू शकतो. म्हणजे जेणेकरून ते जास्त ऑइली वगैरे लागणार नाही आणि मस्तपैकी तुम्ही जी चटणी म्हणजे सांगितला की त्या पद् बरोबर म्हणजे खाय ची, सग त्यारे त दे म्हणजे मला खप आवडली आ आपण त्या मिर तळून तून घेऊन खाऊ शकतो जस की म्हणजे ज आपल्या हिरव्या मिरच्या असतात त्या मधून आपण कट करतो. त्याला मीठ वगरे लाव पहिला आपण तळून घेतो ना म तून घेतल्यानंतर त्याच्यावर. मीठ वगरे टाकतो मग वडापावसोत आपण खाऊ शकतो आता काही ठिकाणी बाहेर मी बघते म्हणजे मी खाते वगैरे तर तिथे ना सॉस बा पण आपला जो टोमॅटो सॉस असतो ना. तर तो देखील म्हणजे वडापाव सोबत खाल्ला जातो तर मग. टोमॅटो सॉस जो आहे तो आपण घरी पण बनवू शकतो म्हणजे दोन टोमॅटो घ्यायचं. आणि ते उकडायचं म्हणजे बॉइल करायचं आणि मग त्याच्यानंतर त्याची जी साचाल आहे ती काढायची. म ति साल काढल्यानंतर ते आपण त्याच्यामध्ये ना थोडसं ना साखर किंवा मीठ असं म्हणजे. थोडं चव येण्यापुरतं आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक करायचं. आणि बारीक केल्यानंतर एक आपल्या घरी सुध कापड प्रत्येका अवलेबल असते मग त्याच्या पूर्ण पिळून काढायच. जेून जे म्हणजे र रस आहे तो खाली रा त्याच्यात टोमॅटोच्या बिया. छान आणि असं म्हणजे ताजा असतो तो आपण वडापावसोबत खाऊ शकतो बाकी इतर पदार्थां सोबत पण आपण खाऊ शकतो खूप छान अस लागत. वडापाबद्दल आणखी सांगायच झालं तर म्हणजे मी कालच वडा. व खाल्ला आमच्या घराचे शेजारी एक कुटुंब राहतं ते खूप छान आहे त्यांनी आम्हाला दिला होता. अतिशय उत्कृष्टर्या वडापाव केला होता मला त्याची चव खूप आवडली मॅम आणि तुम्ही देकिल. सांगितलं ते मी नक्कीच ट्राय करेन मॅम.
अ हो मॅम खरंच. म्हणजे तुम्ही जे काही मी वडापाव सांगितला पण बेसनाबद्दलचे जे काही म्हणे फाये. सांगितले जेणेकरून तोंडाला वगैरे लावल तर. खरच आपला तो चेहरा आहे तो उजड दिसतो खरंच खूप छान पद्ध. तिने मॅम तु माहिती सांगितली ओके थँक्यू मॅम बाय.
लखच .